आहे.
हम्म, मग काय आणि?
हॅलो.
काय नाही.
काय प्रॉब्लेम होतंय का?
प्रॉब्लेम काय नाही आपला जर हा टास्क आहे. अन् तू पर कॉल आपल्याला मिनिमम आपल्याला दहा मिनिटं बोलायचं आहे.
होय.
हम्म. आपल्या पहिल्या कॉलचं दहा मिनिटं पूर्ण झालेला म्हणून तो कट केलेला.
हा हा असं झालंय का? आणि जरा रेंजचा पण प्रॉब्लेम आहे ना?
बाहेर या कि मग.
म्हणून म्हटलं काय प्रॉब्लेम झालाय का म्हणून.
नाही.
मग काय आणि? तुमचं, तुमचं नवीन लग्न झालंय ना?
होय.
हा हा तुमचा गुढीपाडवा पहिला सण होता न?
होय हा.
मग कसं वाटत तुम्हासनी?
गुढीपाडव्या दिवशी काय काय केला तुम्ही?
काय नाही घरी कोण नव्हतं.
हां.
म्हणजे मिस्टर जरा बाहेर गेले होते.
हां हां.
त्याच्यामुळे काय सकाळी उठलो त्याच्या नंतर आवरलं घरातलं सगळं.
हां.
मी आले होते त्या दिवशी.
बरं बर.
पाणी ते न भरलं, घरात आवरलं मग पोळ्याला घातलेलं. हम्म पोळ्या केल्या.
हा. मग?
पोळ्या करून, आवरून आम्हाला जेवायला तीन वाजले.
हां.
तुम्ही काय केलेलं अस असल मग पाडव्याला?
पाडव्या दिवशी आम्ही पण पोळ्याच केलत्या.
हम्म.
पोळ्या तेन केलं मग आवरल तेन.
हम्म हम्म.
मग दारात गुढी उभा केलं. मग जरा गावात तेन देवाला तेन जाऊन आलो पाडव्या दिवशी.
हम्म म्हणजे वर्षभरातला पहिला सणय ही आपला.
कुठला?
वर्षभरातला पहिला सणय त्यो. मग तिथनच वर्ष सुरु होतय हां. म्हणूनच हा. सुरुवात होत्यात गुडीपाडव्या दिवशीपासून.
त्यामुळे पहिला देवाचा आशीर्वाद घेतला.
होय होय.
हा हा.
देवाला आधी जावुन आलो.
हम्म हम्म कुठल्या, कुठल्या देवाला गेलता?
इथं म्हणजे गावात आहे ना मरगुबाई रेणू का आमचा कुलस्वामी सांगवडे हाय तिकडं. सगळीकडं जाऊन आलो त्या दिवशी.
हां हां.
हम्म मग? तुम्ही कोणती ठिकाणे बघायला तेन गेलतासा काय असं? म्हणजे, म्हणजे? ट्रिपला असं गड, किल्ले
गड, किल्ले असं कुठं जायला नायी, बाकीच्या ठिकाणी आसं गेलोय थोड्याफार ठिकाणीच
हा म्हणजे आधी शिवाजी महाराजांचं काय असं स्मारकंन तेन असं बघायला तेन काय गेलता काय?
हा म्हणजे मुंबई मध्ये जे गेट ऑफ इंडिया?
हा हा
ते बघायला मी गेले होते
हम्म हम् म्हणजे ट्रॅव्हल्सने गेलता काय, बस नी?
ट्रॅव्हल्सने गेले होतो सीटरने, ज्यावेळेस माझी आठवी झाली कनय त्यावेळेत मी गेलो होतो. माझी मावशीय तिथं राहायला याकडे गेले होते मी
हम्म, तरी किती तास लागतात मुंबईला जायला?
तरी पण आठ, नऊ तास लागतात की ट्रॅव्हल्स नी
हा हा म्हणजे संध्याकाळी बसलं की, सकाळीचं
होय, त्यावेळेस आम्ही कितीला बसलेलो? दहाला तरी आम्ही बसलेलो इथं
हा
जायला चार, पाच वाजलेलं आम्हाला तिथं
चार, पाच? हम्मं म तिथं कोण आहे तुमचं? त्यां आसं फिरायला, ट्रिपला असं म्हणून गेलता काय?
नाय तिथं माझी मावशी होती, मावशीकडं सुट्टीसाठी असं गेलते मी
हा हा म आठवी नंतर गेलता काय सुट्टी पडल्यावर?
हम्म
म आणि काय ठिकाणे बघितलासा?
आणि तिथं जे असणाऱ्या महालक्ष्मीचं जे मंदिरय?
हा तिथं पण आहे काय? म्हणजे आपल्या कोल्हापुरात पण आहे ना?
हा तिथं पणय महालक्ष्मीचय, मुंबादेवी म्हणून एक मंदिरय जे पूर्ण काय समुद्रामध्येय ते मंदिर
हा हा
मग त्या देवीला गेलतो, त्यानंतर ताजमहल हॉटेल
बरं
हम्म, नंतर चौपटीला गेलेलो आम्ही
हा हा म्हणजे चौपाटीला तेन काय असं बघायला कायय? तिथं जास्तीत जास्त समुद्रय, हा हा म तुम्ही कोण कोण गेलता? हॅलो! हॅलो! हॅलो! हॅलो!
आवाज येतोय की नायी?
हा, आला आला आवाज
नेटवर्क प्रॉब्लेम व्हाय लागलंय
होयं म्हणूनचं आवांज जरां कंट व्ह्यालांय नां.
कोणतं कार्ड आहे तुमचं?
एरंडेल तुमचं कुठलं हांय?
माझं पणं एरटेलचं हांय की
अम्मं बरं बरं
घरांत कसं रेंज येतं नाहीं जरां प पत्र्यांमुळे नेटवर्कचां बी प्रॉब्लेम असतोय. होयं
मंग कायं
कायं नाहीं
हां तुमचं किती शिक्षणं झालंय? हॅलो
हॅलो
हां शिक्षणं किती झालंय
पर्सनल कोंणतीही माहिती विचारांची नाहीं.
हां हां हां हॅलो
हॅलो
हम्मं विचारां बोलां कि
तुम्हीं कुठं फिरांयला गेलंता असं
हम्मं आम्हीं मी गेलतो. म्हणजे सहलीला तेनं गेलतो असं फॅमिली सोबतं पर्वा तेवढंच गेलतो फिरायला म्हणजे दोन महिन्यांच्या पाटी मागें
हम्मं
ते पणं कोल्हापूर शहरांतचं फिरलो नाहींतरं जास्तं जास्तं सहलीला तेनं तरं ते ज्योतिबांला गेलोतो आंधी मगं त्यानंतर तरं अंबाबाईला आपल्यां कोल्हापूर जिल्ह्यांतल्यां आणि मगं त्यांनंतर स्वामी समर्थ मंदिरांत गेलतो. मंग त्यांचं नंतर लेणी बागांयला गेलो. असं तिथं म्हणजे ज्योतिबाचं डोंगर आहे नां.? तिथं येेतां नां तिथं खांली एक हांय तिथं तिथं लेणी बघांयला हांय. म्हणजे थोडं जरां चालतं जायंला लागतंय मगं चालतं गेलं नां तिकडं हांय हम्मं मंग त्यां दिवशी तेवढ्यां ठिकांणी फॅमिली सोबतं बघूंन तेनं होईल.
कोल्हापूरमध्यें असं कायं फ्रेम्स आहे जास्तीत जास्तं
फ्रेम्स म्हणजे कशां संबंधीत म्हणांलाय सां.
कायं म्हणजे कोल्हापूर कोल्हापूर म्हणत्यांत मं नेमकं कायं फ्रेम्स हांय कोणंत्या कोणंत्या गोष्टी तिथुंन बॅकतेचां
अं जास्तीत जास्तं देवांमध्यें जरं म्हटलं तरं अंबाबाईचं मंदिर. ज्योतिबा असं तेनं आणि असं कोल्हापूरमध्यें बघांयला खूंप छांन आहे असं म्हणतांत. निसर्ग वगैरें असं.
आणखी मी ऐकले की कोल्हापूरमध्यें जी फेवरेट डिश आहे. ती तांबडा, पांढरा.
तांबडा, पांढरा रस्सा फेमस आहे कोल्हापूरचा त्यो
आणि कोल्हापूरी चप्पल पण आहे ना?
कोल्हापुरी चप्पल पायतान ते न.
हम्म, हम्म.
फेमस आहे इकडं. कोल्हापूर म्हटले कि फेमस आहे असं वाटतय सगळ्यासनी अस.
हम्म, म्हणजे?
आणि मोठा आहे ना आणि जिल्हा पण मोठा आहे म्हणून.
हम्म.
मग. हॅलो.
हॅलो.
हां बोला की.
बोला की
काय नाही व. तुम्ही, हॅलो.
हा बोला.
मग. तुम्ही कुटुंबा बरोबर कधी फिरायला गेलता का नाही?
फॅमिली सोबत गेलत की आम्ही.
हम्म, हम्म.
आनखी कोल्हापूर जिल्ह्यामध्ये जे कनेरी मठ माहिती आहे तुम्हाला?
हा हा माहिती आहे की.
तिथे गेलो होतो आम्ही.
हम्म, तिथं काय, काय आहे म्हणजे असं बघायला वगैरे.
बघायला भरपूर काय, काय आहे तिथं.
ह हां.
फक्त आपल्याकडे वेळच पाहिजे.
तरी किती तास लागते?
भरपूर तास लागते तरी आम्ही घरातून गेलो होते इथन दहा वाजता गेलतो आम्ही.
हा.
तिथ यायला अकरा वाजलेलं मग अकरा वाजल्यापासन आम्ही बघायला सुरुवात केलती.
हा.
त्यामुळे पाच, सहा वाजल्यात मग बघायलाच ते. ते पण आम्ही थोडं बघितलय निम्यातून पुढ आलो तसच.
हा हा.
हम्म.
हम्म, म्हणजे मी ऐकलंय खरं बाहेरन बघितलं कधी मी आत जाऊन बघितलं नाही. बघितलेय खरं खूप लहान होते ग. तेव्हा बघितलय मी आता
झालेत आणि वाढलेय पण भरपूर.
हो ग. म्हणजे इतक्या लय दिवस झालं मग आता काहीतरी बदल झालाच असेल की.
भरपूर मीच गेले होते एक वर्ष होऊन गेले आता मी जाऊन. आता मी. जाऊन आल्यापासून अजून भरपूर काही बदल झाला असणार आहे तिथं.
बरं बर. म. हॅलो. हॅलो.